हॅलो कॉल कसा कट झालता
आ
कॉल कसा कट झालता
काय माहिती मला वाटलं तुम्हीच केला दहा मिनटं झाले म्हणून
नाही ऑटोमॅटिक झालता वाटता
ह
त्याच्या म्ह
ऑटोमॅटिक होतं काय का न दहा मिनिट झाल्यावर
नाही आता लोगून पाहिले नाही दहा मिनिटात मला म्हटलं वापरलाच ना तुम्ही ऍप पहिले तुम्ही पाहिला असान पहिले बोलून दहा पंधरा मिनिटं
दादाचा आणि माझा झालता एकदा कट असच दहा मिनटाच्या वर झालते
हा ना
हम्म.
लिमिट असेन दहा मिनिट बोल वीस मिनिट आले एकशे चाळीस
हा आता
हा त्याल सांगितलं
चांगली कमाई वईणी होन त्यात काही टाइमपास करता करता पाहिजे उरली मगं चांगली कमाईे हजुय आले बोलल बोल
अपला सोपटा केला बरं हाय. आणि नंतर तुझं आहे त्याच्या मती तज हां म तुम्ही तुम्हाला पंपाट्रेल तुमची भाऊ तुमच्या बाट राल तुम्हाला फम समजल
ह
त्याचा टास्क काय काय माहितीय का ऐकणे लिहिणे वाचणे
हा
ह अजून काय अ
ऐकणे लिहिणे वाचणे बोलणे का तर नाहीजून हा ना
त्याच्यानंतर काय माहितीय का अ शिऱ्याकडून घेतेतती बर आपल्याला
हा.
ती नाही आली अजून मला म अजून बोलायचं एक टास्क झाली नंतर टास्क आता रेकॉर्डिंग येत ऐ काहीण सेम डिटेल वगै तेवढंच टाईप करून पाठायचं..
तेवढंच पाडत ना
हा. त्याच्यानंतर हे त्याच्यानंतरचे स्टेप काय माहिती काय अजून
तेच हार्ड टास्क चालू आहे आता ते पाठवतो म्हणे अजून एक, दोन कॉल झाल्यावर पाठाव लागल म्हणे मला आमच्या ऑलरेडी जाऊन कॉल झालेली बी
आ तिसरा आहे समजू कालच एक झाला हे दहा मिनट पहिली
आ
कालच एक झालं
कालचा एक झाला ह आजचा एक झाला आता तिसरा चालू आहे चौथा चाले पहिलाला तू नवता का
हा तेच नाही तीन चार सेकंडच
ते काय एकतीस सेकंदाच आणि एक सदतीस सेकंद अस काहीतरी वहिलेय
हा त्यालात का काम रूमवर
हम्म तुम्ही करा जा तुमचा फॉर्म भरला का मगं तुम्हाला करता येईल
हा एकदम
ना येल एक पा बरं
कोणतं ऑप्शन पेमेंट च का
वरच्या कोप्यात पेमेंट्स वर क्लिक करा पाहा त्याच्यावर काही अर
सलामु ठीक आहे पा तुम्ही
एवढ लोकर नाही दाखयच म्हणा मलाच परसा तर दिसन दाखवलं होत
पहिलं तर नाव ऐकलं श्रीराम चौकच भाजीवंद भाजीवडी काय श्रीराम चक च